हो, हा बोला बोला बोला.
हा, ती मुलगी लहान आहे, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. आणि आधी करत होते जॉब, हो येतो ना. येतो येतो, घरीच असते मी तेच असं काही भेटलं घरात बसून करायला तर बर वाटत टाइम पण निघून जातो, आणि मुलं बरंच वाटत म्हणजे.
हो, पाहिजे आजकालच सगळ्यांना तेच एकाच एकाचिच तेवढं त्यात पण नाही होत, मग तेवढं हातबार पण लागतो ना, हया कुटुंबासाठी आपल्या
लागतोच तेच तर
मी तर माझी मुलं, मुलं माझी कॉलेजला जायला लाग ल्यानंतर कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आता मध्ये, मध्ये दोन चार वर्ष केला जॉब, आता परत. जानेवारी पासून सोडून दिला. माझी मुलं मोठी झालेत ना, मग त्यामुळे मला काही एवढं हे नाही, कमवती आहेत.
सगळ सेटल असल्या कि, मग काय टेनशन येत नाही माणसाला.
असं वाटत, जावा बहुतेक जॉबला, घरी काही काम नसतं ना एवढं जास्त, हो.
बरोबर, ज्यांना सवय असतेना
पर त्याच्यात, हो हो हो. लहान मुलं असल्या म्हणजे दिवसभर त्यांच्यातच जातो आपला, शाळेला सोडा, शाळेला आणा त्यांना. जेवायला द्या, त्यांचा आवरा, हे करा, ट्युशनला सोडा. सगळ त्याच्यामध्ये दिवस निघून जातो,
मग व दिवस पुरत नाही असं होत,
हो तसच होतं.
तेच तर, ते राहिलेलच बरं वाटतं, ते घरात बसून डोक खराब होत माझं- माणूस करत राहतो, वेळ पण जॉब हवाच, आता महागा इतकी वाढले ना, किती माणसाला पेमेंट अस तरी ते पुरतच नाहीये फक्त आपल्या ज्या गरजा आहेत, त्याच भागल्या जातात एक्स्ट्रा काहीच होत नाही इन्व्हेस्टमेंट.
तेच ना ते युद्ध झालं मदशच्या सगळंच महाकायदाे झाले. पेट्रोल डिझेल तेल सगळ्याच वस्तूंचे वाळ.
युद्ध चालू झालंय आता परत आणि आता परत, चालू झाले गॅस शॉर्टेज पेट्रोल डिझेल चे भाव वाढवले. लोकांनी चालू केलं परत काय होणार आहे कोणास ठाऊक पाऊस नाही.
हम्म
ह्या वर्षी दुष्काळच पडतोय असं वाटतय.
पाऊस कमीच होणार आहे म्हणून सांगितलं या वर्षी दरवर्ष मागच्या वर्षी तर मे महिन्यातच पाऊस चालू झालेला ना. पूर्णमी हो दिवाळीपर्यंत तर होता पाऊस दिवाळी झाली, तील पळत करणार ज
पडून घेतलं आणि आता आराम करतोय.
ह प पाहिजे दोन तीन महिने तरी पडला पाहिजे पाऊस
हा आणि जिथे अत्यंत गरज आहे गावी कशी शेती वगैरे असते. कमीत कमी तिथे तरी पडावा त्याने.
हो.
सगळी सगळीकडेच हवा आहे असं नाही काय माती काय हे सगळे आपली माणसाची किमया आहे निसर्गावर
हो तेच ना झाडे सगळे तोडून ठेवले सगळे रस्ते. तोडून ठेवलेत
होय ना आणि आता आपण निसर्गाला, दोष देतोय असं होत नाही तसं होत नाही कसं होईल, हम्म...
बोला हो..
हॅलो,
हॅलो, हॅलो, बोला, बोला येतंय ऐकायला
ग का आहे
नाही नाही मला सगळ्यात पहिला जो एक कॉल आले ना त्याचा एवढा आवाज बारीक होता ना, समोरची काय बोलते मला काहीच ऐकायला नाही येत नंतर दुसऱ्या तिसऱ्या कॉलपसून यायला लागत तेवढं तर आहे का थोडं थडंण काज पहिला एकदम सगळ्यात पहिला कॉल आलेला मला, आवाजच येत नव्हता ती म्हटली असाच येतोय आवाज म्हण सगळ्यांना कॉल केलावर पण नाही म्हला दुसर अल्पसमय व्यवस्थ यायला लागला ह
हा हा ते त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू असला तर तस होत असेल.
ते
दुपारी तर खूपच प्रॉब्लेम होता कॉलच जात नव्हते कुणाचे, कुणाला
हा, हा
आता एकदा ट्राय करून बघा मेज ला. जाऊ कोणी आहे का रिकामा आहे का हा तेरा आहे वाटत हा तुम्हाला मी आता केला ना हो, हो.
म्हणजे पाच झाले की परत आणि येतात का?
हो पुढे पुठे चालू राहतात ते टास्क कम्प्लीट झाला की
त्याच पेमेंट वगैरे कधी मिळत काय वगैरे?
ते शो होतय ना वाटत. त्या ऍप वर आहे ना पेमेंट इकडे राईट साईड ला बॉक्स
मला तर अजून त्या तिथं मी काहीच माहिती भरलेली नाही तिथे मला सांगतात तास नाही तास पूर्ण तास करा म्हणे अजून थोडे तेव्हा तुम्हाला तिथं ते येणार
डिसेंबर अच्छा अच्छा
बँक डिटेल्स नाही भरतायेत हम
हा तसही असेल माझं ट्रान्सक्रिप्शनच पण काम चालू होतं ना मग ते आम्हाला माझ्या आठ दहा दिवसांनी शो होतील फक्त बाकी फक्त तिथे दोन रुप
कधीपासून चालू केलंय तुम्ही
हे काम म्हणजे कधी अ अगदी एक वर्ष झालं तस त्या ग्रुप ला ऍड आहे हा आणि आता हे त्या दिवशी चालू झालं तेव्हा लगेच ऍड झाले हे काम चालू केलं ना
हा किती दाखवते तुमचं पेमेंट मग दोन रुपये
ते म्हणजे त्यांनी सीम केले अस आणि त्याची प्रोसिजर व्हायला आठ अधा दिवस लागतात ना मग त्याच्यानंतर दिसेल ते
होय ह ह
आपण पहिला
म कॉल कट केला की सबमिट करायचं असतं का कॉल कट झाल्यावरती
पुढचा हा का
करायचंस तब्यत वगैरे
नाही नाही त्याच्यात ऍड होतो ना तिकडे दिसत ना अरो करून ह हो हो त्या ऍप व तुम्ही गेला त हे बंद झाला की फोन आपला तिथे ऍड होऊन येतो एक कॉल मग
होय हा हा
तुम्हाला कॉल केल्यानंतर
होत नंबर दिसतेयत मला ज्याला ज्याला मी कॉल केला त्यांचा पण हॅलो
आणि तिकडे ना फोन अ फ्रेंडच्या खाली बघ एक अरो आहे आणि समजा माझ्या आता थरटिनं झाले ना थर्टीन ओब्लिक फिफ्टिन जे काय असेल ते मग आपल्या समजायचे की माझे तेरा कॉलस
हम्म हम्म
हम्म
ते किती दिवसामध्ये व लिमिट वगैरे आहे का त्याला करायला दोन मिनिटं थांब
सांगतील मॅडम बहुतेक मेसेज करतील की दोन दिवस आहे तीन दिवस आहे असं हे काम
हम्मम् कारण कारण मी दोन तीन दिवस झालं केलंच नाही ना म्हणून
हा हा ह नाही नाही असेल चालू जर लोड असेल जास्त तर मिळेल काम नाही तर त्या मेसेज करतीलच तसं किती दिवस आहे म्हणून आता ज नवीन मेंबर ऍड झाले त्यांना कसा मेसेज केलाय की तुम्हाला मंडेला चालू होतील टास्क
हो हो हम
आणि हे कॉलिंगच मी पण फर्स्ट टाइम घेतलं तर
साडेसहा सात मिनिटं झाले अजून त मिनट हम
ते काय होत नवीन असल्यामुळे सुचत नाही काय बोलावं म्हणून नाही तर फ्रेंड सर्कल मध्ये एक तास पण पुरत नाही आपल्याला कि आपण काय बोलतो किती बोलतो
हो तेच ना हम्
हम् मी पण तेच टास्क पूर्ण करायच्या मागे लागले म्हणजे एकदा झाल ना
हम्म हम मग ते ते ट्रान्स्क्रिप्शनच तेथ कधी येतं मग ते आपल्या
तुम्ही पण न्यू मेंबर आहेत का
हो
मंडे ला उद्या येईल तुम्हाला चेक करत राहायचं आणि रिफ्रेश करत राहायचं
तुम्ही तुम्हाला आलंय
हो मी खूप दिवस चार पाच दिवस झाले ना हे स्टार्ट होऊन जाम तेव्हापासून आहे माझ खूप झाय साडेचार हजार टस्क झालेत माझे
हा ते काय आहे ट्रान्स्क्रिप्शन कसं करायचंय काय ते
ते ऑडिओ असतो रेकॉर्ड केलेला त्यांनी आणि तो आपण व्यवस्थित ऐकायच करेक्शन करून टाईप करायचं आणि सबमिट करायचं बस एवढंच इझी आहे एकदम
होय हा हा हा हा
हा जर नाही कळाला तर मग मला नॉर्मल कॉल करा मग सांगून दे म सोप येत काहीच नाहीये फक्त ऑडिओ ऐकायचं
हा हा
बसल्या बसल्या केल्या कि बरं वाटतय तेवढं तरी
हो हो बरोबर आहे
कुठे कुठे म मॅडमचाच मेसेज आला चालू होणार आहे काम म्हटल त्याला ब
हम्म हम्म हो ह्
मार पण पडता येई ना काम करण्यासाठी मुली असं बसून बर वाटत घरात काहीतरी मिळतय काम
किती वर्षाची आहे मुली
हॅलो आवाज येतय तुम्हाला
येतोय येतोय
येतोय ना
हा येतो येतो हा का
एक हा हा हो अजून काय म्हत
हम्म
ह
ढग तर येत आहेत पाऊस कधी पडतोय काय नाही दि तास दिवसभर ढगच आहेत
हॅलो हा येतो या आवाज ना
हो हो
हा तेच म्हणलं ढग ढग दिसतय नुसतस पण जातयेत ते काय थांबतच नाहीत आपली तर काही
ते ऊनच इतकंय ना पाऊस काही यायच
नाही पण आज जरा थोडं हे दिसत जरा आभळ दिसत आल्यास थोडस
आभाळा ना नगर साइड ला आहे पाऊस हो
हा का
सांग कधी आहे हो हो हो
हो
चला थँक्यू हा तुम्ही वेळ दिल्या
झाले का दहा मिनटं
होतील होतील बोलत बोलत हाय बाय करे परत म्हंटलं बाय करे पर्यंत होतील
हा नऊ मिनटं झाली वाटत ना हो चालेल ले थँक्यू तुम्ही पण वे दिला त्याबद्दल हो हा चालेल चालेल ठीक आहे बा